हॅलो हॅलो. हां बोला काय म्हणता? काही नाही. काय चाललं? काही नाही आत्ता चं उटली झोपे तून का बर एवढं, उशीरा काय काम धंदे नाही कां म आताशी तर साडे नऊ झाले. हो कायं, ऑफिसची काम आहे नां तुम्हाला हो. - त्याला ऑफिसची काम नाहीं कां? हायं नां मग लवकर उठायचं नां मग जरां. - उठतो की हम्मं रात्री बारां बारां वाजेपर्यंत जागरण करायचं, आणि सकाळी दहा दहा वाजेपर्यंत पण ना तेवढे काम बी करतो, असे मत होय का काय काम राहते एवढे असत आम्हाला काम हा बघा ते सांगावा घ्या बाई करतो. - न तुम्ही काय करणार आहे कां? हा करू ना आम्ही ऑनलाईन काम काय करणार नाय अन् काय नाई, नाही का करुणा आता झालं काम. हा हा.
काय चालल?
काही नाय बाई
हा नाई म, नाई नाई ते म्हटलं. तिकड जायचंय, गावाकडे येता का म्हटलं! ते माझ्या आईची, माझ्या आईची तब्येत बिघडली सिरियस आहे. ते काय नाका तोंडातून नळ्या लावलेल्या आहेत. फोन आला होता माझ्या भावाचा, त्या छोट्याचा. म्हणे सिरियस ए, म्हणे ये म्हणे पटकन ये, म्हणे भेटायला. म्हणून म्हणते
येता का माझ्या बरोबर मागच्या वेळेस तसंच केले होते येड्या सारखं ह ना मग त्यांनी तसंच केल होतं घाबरून दिेल होतं मग गेलीच होती बाई काय करावं आता परत जाणार ह्यात ना हा ना मग जावं लागणार आला तर काय म्हणता काय नाय परत जायचे हाय का परत पर काय काही नाही बघा अस तर चांगली तब्येत तर ईन बाई संध्याकाळी काही नाही तर मग राहील दोन दिवस असं
जाव तर लागणारच हाय ना ते काय चुकणार नाहीये. हो त्यांनी किती बी पाणी पिले तरी आपल्या जाव लागणार ना नाही येत का म्हटलं तुम्ही खरचं बनवू
येईल ना येणार का हा म्हणून फोन केला नाय तर मग मला तिकिट बुक करायला ट्रेनची हा जाऊ ना हम्म नाही तर मग रेल्वेने जायचं का बसनी जायचं ठरवा तुम्ही सांगा मला बरं ठीक आहे चाल ट्रेननेच जाऊ बाई बसने नाय बस नाय आवडत मला त्रास होतो. मग मला डबा बीबा करायला लाव
जाऊ ना हा चालेल मग आवरा लवकर
हो
चालेल मग मी आवरते पटकन किती वाजता जायचे अकरा साडे अकरा साडे अकरा तो पर्यंत जाऊ मग आपण बरं ठीक आहे चालेल चालेल ना तुमचं काय घरातलं काम असेल ते करून घ्या पटपट आवरून घ्या आणि मग आपण जाऊ. एखादी साडी बिडी भी राहुण्देल तुमच्या सोबत बरं ठीक आहे चालेल हा साडी पण राहुंदेल मुक्कामाची वेळ आली तर बर बर चालेल. आणि तु माझे पासबुक पण घेऊन ये दोन तीन पासबुक दोन तीन हा ती दोन पासबुक झेरॉक्स केलेले आहे ना
ते पण घेऊन ये बर काय तुमच्याकडेच राहिले होते ते. झेरॉक्स ची कमे करायला ठेवली होती ती घेऊन येेतना बरं ठीक आहे चालेल हा काय म्हणता आ काय चाललं तुमच्याकडे काय नाय बाई काय नाय हम पाऊस नाय आला का झाला ना वेळीच झालय आता थांबलाय. हम्म पाणी लय आले आमच्या नदीला नदीला पाणी आमच्या बी बोरिंगला भी खूप पाणी आला हो ह हा अशीला बोर आपल्या अस वरतून पाणी येत होत आमच्या इथं पाणी आलं आमच्या थोडेस अच्छा अच्छा पाणीच पाणी झालं यावे पाणी पाणी नी म्हणीत होते. महिन्यात आणि एवढं पाणी झालं का विचारायला नको एवढं शंभर वर्षात पाऊस नाही झाला तेवढा झाला म्हने
नको चांगलं हम् आज वार काय ओ आज गुरुवार ना ओ का बर नाही विचारलं. हा का केंद्रात जाणार का तुम्ही बघू जाऊ टाईम नाही भेटला ना, जायच ना म तसच मोबाईल एकीकडे कानाला लावायच अन् जायचं. हा पटकन जााऊन यायचं केंद्रामधी
बघु आता, हम तिथं म्हणे छान असत म्हणे स्वामीच्या केंद्रामध्ये हा न, गुरुवारी खूप सुंदर असतं म्हणे असं म्हणत फुलं बिलं लावलेले राहता हा, चांगलं डेकोरेशन केलेलं राहतं म्हणे तिथ केलेलं असत ना मग, जाण मग करा चांगलय ते तिथ एवढं काही नाही
काही नाही
जातो आम्ही कधीतरी टाइम भेटला कोणी सोबत असला तर हम, हा
जाऊन बघून या खूप छान असत त्या केंद्रामध्ये आहों ते ट्रीप चाललीय जाता का ते सापूतारा
गडावर माऊरगडावर तिकड लय मोठी ट्रीप चाललीय पंधरा दिवसाची तर काय दोन का तीन हजार रुपये भरायचे, हा त्याच्यासाठी बायका जमा करता येते तुमचं नाव द्यायचंय का म्हटलं देऊन टाका ना, पण पैसे पैसे भराव लागेल म्हणे तू बाबा पंधराशे रुपये ना, पंधराशे का हे आपलं नुसतं ते भाडं आणि नंतरचा बाकीचा खर्च तुम्हाला वेगळा द्यावां लागेल नाय का फिरायचा इकडं तिकडं तिथं गाड्या
करायच्या ते करायचं बघा काय म्हणत का ते
तस सांगा मला आणि बाबा बर बोला, तिकडन हॅलो बोलतोय आवाज येतोय आम्हाला बोला ना तुमचा आवाजच नाही येतेय मी एकटीच बोलते मावशी बोलू राहिली आता काय बोलू तुम्ही सांगू राहिले तर मी ऐकलच ना, मग काय बोलाव का नाही मग आता मी काय बोलली का नाही का तुमच्याशी नाही तुम्ही बोल्या, मग का यायचं का नाही यांची इच्छा आहे का नाहीये परत आपण
तिकिट काढावा आणि तुम्ही नाही म्हटलं तर काय करावं मग ना
तिकिट कायला करायचं मी जर पैसे देऊ राहिली तुम्ही बोलली बुक करा काय तिकीट काढायच, नाही त्या बाबा ला द्याव लागलं ना तिकीट काढतो ना तो बाबा, देईल ना मी पंधराशे रुपये. काय होऊ राहील तुम्ही गेल्याने काय फरक पडतोय. तयारी बीयारी करून ठेवा काय काय घ्यायचं काय काय नाही नाय तुमच्या खर्चा पाण्याच तुम्हाला घालावं घ्यावा लागल बर का, बर हम्म अशा उड्या मारू राहिला ये कवच नसते असे हा एक करू रालाय, हा ना, हा ना ती होती सोबत तिला धरून राहिली हम काय झालं काय माहिती तिला काय एवडं पडलं काय माहिती सकाळी सकाळी लक्ष नका देऊ सोडून द्या नाही बाई मी नाही लक्ष देत सांगते मी बघती मी काय म्हणता अजून हा का हम्म काही नाही बाई मग चहा पाज तिनी च्यापाणी घ्या अन लवकर या मग
थोडं तुम्ही फोन ठेवाल तर मग येईल ना मी कावरच राहिल्या बोलूच राहिल्या मग माझं कस मग कामावर हा का मला वाटलं तुमच्यासाठी हम्म
मलाही कराव लागल हा बसून घ्याव लागल काय करणार आहे
तुमच्या आफिस ची काम झाली का मग या लवकर मग जायचंय आपल्याला पटकन निघा आण मग सांगा हा मला हा काय म्हणता अजून
काही खायला नाही का आहे ना देतो हा हम्म देता का हा आहे ना. सगळ आहे आमच्याकड या तुम्ही हा आलो ना आम्ही या मग
बाकी काय नाई बाई बाकी तुमच्याकडच सगळं.
आमच्याकड काय आमच्याकड हाऊ ते आमच्याकडे. म वांगेण बटाटे काढलेले होते ते घेऊन जा थोडेसे अन मिरच्या घे. हम आणि शेंगा आहेत. बर बर आणि कांदेबिंदे लागत तर घेऊन नको कांदे आहे आमच्याकड हा का हम्म. नाही लागत ते ठेऊन आलीस होय. कारण की तुम्हाला र विदर्भ आले का मग घेऊन जाता ना. घेऊन जाले नाहीतर परत म्हणणार मला काय दिल नाही बाई काय हा तुम्हाला आता काम न आमच्या सोबत हा म्हणून देऊ राहिले जेव्हा काम न राहत तेव्हा हुडकून न विचारलं संपल होत. संपल होत पर हा का हा. हम आम्ही नाही तुम्ही आम्ही नाही बाई आम्ही तर कालच थांबवलत तुम्हाला? जाउद्या आता काय म्हणावं. हिची तोंड वादालाव काय तोंड वाजवलं ओ तुम्ही आमच्यासाठी हा. किती सांगू राहिलो तुम्हाले जेवून जाय जेवून जाय जेवून जाय थांबली की ती दोन दिवसाच पण फोन उचलून राहिली तु येणार तर नाही आल तर कुठून नेऊ फोनच नाही लाग ना. आता काय रेंच्या बाहेर राहतो.
म मोबाईल
पावसापाण्याच लागत नाही आमच्या ईथे टावर नाही हा का लांब आहे टावर बसवून कोणी करणार हा ना माझ्या म्हणण्याने एरटेल टावर जवळ कोणी लहान पोरग गेला. काही झालं म्हणजे आला का माझ्यावर हम कोणी सांगितलं असं कोण नाही सांगितलं.
हू. पैसे घेतात ते बसवायचे हा का मग द्याव लागतात ते लोकांना नाही हो हो. हॅलो जमीन असेल तर आपण हे करायच हा का मग हा.
हो मनसध्या ना इकडं. ह न क काय म्हणत बोला काही नाही तुम्ही बोला. काय नाही अ मावती नान. म्हण ग्या मला मबाईल हा ना काय होता. काही नाही बाई आवरा ना मग चला ना आता हा आवरतो ना. थोडास वेळे आहे बोलून घ्यावं म्हटलं बर काय बोलण नाही होत काय नाही. हा ना एवढ्या लवकर मला उठवून दिलं. अग आज जरा
कॉल करायचे ते ना तिकड ते ताईनं मग तुम्हाला उठून दिलं पटकन हा.
बरबर.
काय म्हणता अज
का?
हो ती आमची जाव तर बोलतच नाही भाई मोठी जाव किती वेळ सांगा बोला बोला तर बोलतच. नाही बाई फोनवरर.
हकीी जाऊन ठवचल. करतंत देईल हातातच बला अस बोल.
ह.